हॅलो ते एक बॉक् स हाय का नाही
हं.
त पाच ते त सहा हजारचा असते, वाटते तर का त्या बॉक्सचा फोटो बघून.
हं हं म महाग असते की.
महाग असते.
हं हं!
ते आल्या, आल्या पहिल आत घ्यायच ते बॉक्स.
का?
किमती आहे, ब्रँडेड आहे, कोणतर कोण बाहेरच्या बाहेर नेल म्हणजे?
हं हं
आसं.
आणि काय, काय असते दुकानात?
आणि काय मग स्प्राईट, थम्सअप
हं आता उन्हाळ्यात लय खपलं असल, आणि नाही हे ते काय बरं.
चहा, लस्सी.
हं दुध, तेन.
दूध असत, दही अस ते, ताक असतय हां.
ती काय मग गाडी येत्या काय?
हां गाडी येत्या कि रोज. का कामाला बर लागतय वं हात रोज
ह हो
मं आणी. दूध रोज वीस लिटर घेतोय.
ह ह
दहा लिटर आम्हाला
हा
हा लिटर न्हेला
विकायला हा हा! कसं लिटर आहे दूध?
दूध कस असत काय माहित, आम्ही पिशवीतलच ओपतो रोकड नेऊन.
हा हा सत्तर रुपये लिटर खप
खपतय की परतना बिस कित पुड असत्यात?
ह ह! मग कुरकुरे तेन ठेवला नाहीस त
नाही ते कुरकुरेला तेन कसं होतय बारा रुप विकत्यात.
पूर्ण लोड
कल्यावर नाय बारा कुरकुरे विकल्यावर वीस कुरकुरी विकल्यावर बारा रुपये मिळतात अस काय तर हाय ते दोन पुढे
हा हा
ते कोण तर एक जण खाल्लं की गेलंच की
होय.
हो अस आहे. त्यामूळ हे करत नाय ठेवत नाय कुरकुरे
हा हा
परत पाणी असतय, चिंगम असतय, तंबाखू असतिया बिसलरी इथ बाहेरच बिसलरी ये हे गाव गावंवाली कोण घेत नाहीत आप आपल्या इथली बातली बरून नेत्यात आम त्यातली
हा हा
परत हा हा परत ते भाभीच्यात पहिला मिळत होत माहितये काय एक रुपयाच ते मिक्स टेन पापडीची पूड तेन बारक तसलं पाक झालं ठेवल्यात खपतेय तेे घरात तयार केले
हा हा
आता कस आपण आणत नव्हतो व्हय
हं
तसलं मामां न पाच किलो आण म्हणताना एक फोट आणले. आण ते आय दंगा कराल्या आई मा मामी एवढं कुठ वाआचा म्हणून
हु हु
मग यातले जरा जरा करून संपुवालय
हु हु दुकानात खपतय का?
हो खपतय की त्यात सगळ्या जाळ्याचं झाल्यात आणि - -
का वा उन्हाला ठेवायच जरा.
जाळ्या आळ्या उन्हाला ठेवलं पुसलं. पाकडल उ पण ल
हम्म.
आणि मग आता रोज अ ते समोश्याच तेल बदलत नाय.
हा.
मोसे तळायचं
हम् हम्.
चटणी केली काय तुम्ही?
केली की.
हं हं.
तुमी.
आम्ही केलं.
हा हा आणि उन्हाळ्याच केलं.
उन्हाळ्याचं काय नाही केलं चिप्स तेवढ केलं.
हम्म हम्.
मामीने एक पोत तांदूळ आणलेली तिकंड रेशनच दहा किलो मिळतंय. मग ते सगळं हिला दिली. पन्नाच किलो.
तांदूळा का?
त्यांच्यात लय हाय म्हणताना.
मग तिने वी विकत घेतलं काय?
नाही तसच. मग ती तिच्या आईला ती पापड तेन देतो म्हणलेली मावशी. मग तिच्या आईला द्यायचं. ते मा मामी म्हणली तिला नको ती करत्या मला दे.
ह ह.
मग आता मामीला द्यायचं ठरवलं.
हम्म हम्म छान टोमॅटो पापड तन छान केलेत मी आणली की अर्धा किलो हिकडं मम्मीला
ह ह चिप्स केलती मामी न
हा.
आय गावी गेल्यातोवर माण म खू गेलत चिप्स आणि कि साबूतो परे
ह
ते, परत ना तांदळाच अ आपण शा शा तस होती की नाय
हम्म
तांदळाच ओतायचं
हम्म हम्म
आणि शाबु चिप्स तेवढच केले
हम्म हम्म
चिप्सलेला त्यांच ओप असतेय काय नसते खरच ती आवडतेच सगळ्यांसनी
हम्म हम्म
आणि
दुकान नसण्यापेक्षा तिथ
चांगला काम ते, ते वल्ल असतय माहते का वल्ल पणं तो
हा पडत्यात म त्याज पाडून न दु परत विकायला ठेवायचं ना?
तेल मऊ ते आप पण म्हणावतस येत नाय खायला
तस नाही ठेवायचं मग हे आपलं साधं चिप्स असतय ना, ते चिप्स तळायच तुम्ही आणि एक आठ दहा त्याला घालायचं आणि पाच रुपयाच पॅकेट करायचं आणि त्यावर आपण भगवती घालतो ना भगव तळ्यावर भगवत आणि मीठ टाकायचं दुकानात असत की तसलं
आमच चुरा झाली सगळं चांगलल नाय ते नाहक केलेलं
हा हा
त्यामुळं हि केले दिलं नाय कोणाला
हा हा
परत ना ते आमचं कसं होत दुकानातलं बाग केबल होत
हा
आणि ती टेबल ती सगळ्यांसनी नि दिलत
सगळ्यासनी दिलत त म येते हो उन्हाळया साठी वाळत घालायला
हा, हा.
म ती सगळ्यांनी जरा, जरा दिली.
हा हा.
ते शर्माजी तेनी दिले परतना ते हेनी दिलंय आनंदीतेनी
हुं हुं!
आणि काय?
काय म्हटलं?
आणि काय?
काय नाही लाईट एक गेलिया गॅस करू घाटलाय स्वयंपाकाला आमटी शिजायल्या, भात घाटले, लाईट आल्यावर भाकरी करायच
हुं हुं! लाईट कदि येतीया आता?
आता काय माहीत कवा येतीया. सात काल आठ, साडेआठला आलती. ते चपात्या निम्म्या झालत्या. तेंव्हा. काल सोयाबीनची भाजी, ते माळकरी मटण नसतय का? तेजी भाजी गिरवी टाईप केलत नंतर शिकरण, उडदाच पापड, चपाती, जिरा राईस
होय
हुं.
खरं उडदाच पापड, आम्ही पण कर आणणार आहे त्या उ हेच्या गौरीच मम्मीकडन
हूं हूं!
एक, दोन किलो
चालतय की आम्ही पण दोन किलो केल्यात, दोन किलो लाटून केल्यावर आस जास्त हो त्यात
हो कुणाला वेळ नाही एवढा
हुं
आणि बाकीच काय नाही, नाही, लई तळत ही पण
आम्ही पण तळत नाही कवा तर सणाला त्याला. तेलकट चांगलं नसतय आम्ही रव्याच्या कुरुड्या केल्या नंतर तांदळ भिजून, चकली केली त्याची आणि उपवासच काय केलं नाही दोन किलोच त खिचा पापड केलं दोन किलोचं उडदाचं पा पड केलं, तिकट सांडगं केलं एवढ केलं. सगळ चांगलं झालंय फक्त पापडच जरा मावशीच दिलेलं लई फू ते आम चं एवढं फुगत नाही पिठ आमच जरा पातळ झालतं
ते टोमॅटो काय केलतं सांगु का त्या - - सोन्यापांडेच्यात दिलतं.
काय ते?
सोन्या पांडे त्यांच्यात ते बेऊड केलता. हॅलो. टोमॅटो काढून टाकालतीतं तीनि.
हा हा आणि
म मी गेलतो तिकडं एक दोन पोती गच्च तोटलं.
आणि
आणि काकाला फोन केल्यावर येउन नेलं की
हम हम.
साठी एकदम ग्रेवी करून ठेवली त्याजी मिक्सरला लावून ती
हम्म हम्म.
त्याचा मुग परत ना पापड केलं.
म तेनी काय काढणार होतीत व्हयं?
हम काढणार व्हतीत. आईनं पण आ नाही नाही. आईनं पणं आणुन आणुन - - किती दिलं ते गल्लीत सगळ्यासनी वाटलं की.
तिथनं आणून व्हय, हम्म हम्म हो कांबळ्याच्या सगळ्यांनी नेलं असलकी. रामशेट्ट्या
होय. हांब झाडाला म्हणजे एक झाड तोडलं कि मो
हा एवढच कसं आता कसं - -
आता नव्ह त्याला झा - - मग जाऊन बी जाहीलं दोन महिने
तरी पण रेट हाय की टोमॅ बोला आता त तीस चाळीस रुपये
होय महागलेत आणि आमच्या दारात केल्यात की आम्ही दोन ह एक. भााजून बार काय? एकाला असतात तीन लागल्यात.
हा हा.
परत वांगी आहेत ते
हम्म हम्म.
ते हाय परत अ. कोथिंबीर काय नाही. प्लांट- लागून लावलीय.
हॅलो.
हा.